हा येते का आवाज नाही थांब जा एक मिनिटं चालूच ठेव जा का काही म्हणत होते का न देत पैसे देऊन राते मग मी देऊ का पैसे म्हणजे मग करा परतले फोन काही एक मिनिट ताई चालूच ठेवता नाही आता सध्या सध्या सध्याच गेले गाडी घेऊन पाप्पा लावून तर लावून पहा मी पैसे म्हणते तर देतो मी बरं मी करतो थोड्या वेळाला मग कॉल चालू आहे का
हो हॅलो
हा हॅलो काय करत आहे हॅलो हा येतय पाऊस पाना किती येत ते
हा ते हा पाऊसा पाऊस आहे की नाही त्यांच्यामुळे तर नेटवर्क कमी जास्त होते की नाही
हो ना तर मी आतापर्यंत वरत होती पण या पावसामुळे खाली आली तर आ आवाज येते नाही
ह ते कसय माहि आहे ते पण सुरू ठेवला तर हे होते म्हणजे आप दहा डिलीट झालेल तेज पेमेंट वगेरे येत नाही असे होत नाही ना
हा ना तसच आहे ते प आधी माझं काय जण ते म्हणतात असं म्हणजे सुरू सो म्हणजे ते दहा मिनिट तो व्हाला पाहिजे मग त्या आप संभाषण करो अगर ना करो
ना करू अ माहित आहे का तुमचे किती कॉल झाले बर
े दहा जणे हा अकरावा आहे
मी सांगतो ना मला व्रीज झाले हो ग बरा म्हटलं वीस झाले पण माहिती आहे. का, त्यातले दहा काय पाच सहाच खरे असतील बग कारण की, अ बाकीचे आहे की नाही तर ते पूर्ण खालीच गेले मले
हो, काय नाही माझे आधी जे मला जे समजलं
हम्म
मला जे समजलं नाही कि नी पहिले काय केलं जस आता तुम्ही व्हॉटसअपवर मेसेज कसा टाकला हाय मला कॉल मी तवा जस टाकलं की नाही मग मी काय केलं हो ताई सुरुवातीला त्याच नंबरवर फोन लावले पण मला असं कळलं नाही की एकदम, फोन न लावता पहिले विचारून घ्या नंतर फोन कराव. तर माझे दोन कॉल खाली गेले. बाकीचे मग हा मग बाकीचे जे आठ आहेत कि नी तर हे मी पहिले विचारले आण मग केले.
हो नाही ना तुम्ही मागच्या वेळेच केलं नव्हतं का
मागच्या वेळेस मला आला म्हणजे टास्क म्हणजे असा नव्हता आला मला आला होता पण मी की नाही होमवर्क क्लिक करायला वेळ लागला हो त्याच्यावर मग ते वेबसाईटच बंद पडली होती
हा बरोबर आहे मागच्या व्यास मागच्या वेळेस आहे की नाही कमी दिवसाच होतो म्हणजे कमी दिवस शोधले देईल. आता यावेळेस कुल दिवस देईल दे किंवा करा तुम्ही एवढ्या दिवसात पूर्ण म्हणजे आता द्याच दिवस आहे वाटत तुम्ही मला पाच वेळा केलात ना कॉल कारण आता तुम्ही मग
ठीक आहे. मग मी आता तुम्हाला पाच वेळा करते. पण तुम्ही मला करा मग हॅलो,
अरे ते फोन आला होता. म्हणून आवाज कट झालता तुमचा
हा ओके तुम्ही मला करा हवं ना आणि मी तुम्हाला अजून उद्याचच दिवस एक आहे.
अजून उदयाचा दिवस आहे की नाही, तर आता तुमचा फोन कट झाला की नाही तुमच्या दहा मिनिट झाले. आता तुम्ही केला ना मला कॉल आता तुमचे दहा मिनिट कंप्लेंट झाले. की मी लगेच तुम्ही ऑनच राहा मी लगेच तुहाला दहा मिनिट म्हणजे, मी लगेच लावतो तुम्हाला, म्हणजे आपल्या दहा मिनटात झालं की नाही. त्याच्यानंतर मी दुसरा कॉल एखादा मी करतो तुम्ही दुसरा कॉल करा त्याच्यानंतर तो कॉल झाला तुमचा, की परत तुम्ही मला लावा मी तुम्हाला लावतो म्हणजे कारण की आपल्या इच्छा इथच होऊन जाते ना मग.
चालते ना चालते.
एकाच व्यक्तीला पाच वेळा केला चालते कॉल
माझ्या हेच्या वरती हो ताई ते पुनम ताईचे फोन येऊन राहिले पण माझं कसं होतय माहिती काय, ह म्हणजे माझं जे सीम आहे ना ते दुसरं आहे. माझं जे सिम बंद पडलेलं होत, म्हणजे माझा मोबाईल बिघडला होता तो दुरस्तीला टाकला होता. मग जेव्हा हे ऍप आल होतं की नाही सुरुवातीला तर मी यांच्या मोबाईलमध्ये घेतलं होत. मग आता आमचा माझा मोबाईल दुरुस्त केल्यामुळे, माझं मोबाईल मध्ये समज माझं सिम आहे. माझं वॉट्स अँप त्या मोबाईल मध्ये सुरू आहे. माझ्या त्या पण माझं जे ऍप आहे, ना हे यांच्या मोबाईल मध्ये आहे. तर मग माझं कसं होऊन राहील अँप यांच्या मोबाईल मध्ये मी बोलून यांच्या याच्यावरून राहिली माझ्या ह्याच्यावर कॉल वेगडी होऊन राहिले म्हणजे तो माझा पर्सनल नंबर आहे त त्या तल आता कोणाला काय वाटत ही फोनस कारण मी ऑनलाईन दिसत नाहीे काहीच नाही म्हणून असं कन्फ्युजन होऊन राहिलं. बरं आता मी प्रत्येकाला असं सांगून नाही शकून राहिली ना आता
प्रत्येकाला काय मी माय कसंच झालं ना मी सांगतो तुम्हाले काय झालं माहित आहे काय? हे जेव्हा ऍप सुरू केलं की नाही तेव्हा अस नांदा लावत हो हे असं आहे ते तसं आहे तर हे काय म्हणत ते आमच्या घरची म्हणत होती की हे फ्रॉड आहे असं अशीन म्हट जाऊ द्यानव म्हटलं सगळं करू राहिले करू द्या म्हटलं मग बरं ठीक आहे म्हण कर मग मी काय केलं मायाझो माये दोन नंबर हाय एक वड चा एक कोलिंगचा आहे. तर मी काय केलं कॉलिंगचा नंबर ऍपमध्ये टाकला मग ऍप सुरू झाल माझ्या मोबाईलमध्ये समजा झालं. मग बारी आली याची कि म तुम्ही ग्रुपमध्ये ऍड वा म्हणे जस या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं होतं तर ते म्हण म्हणत की नाही हा नंबर कोणाला द्यायचा नाही ग्रुप मध्ये कोणाला द्याचा नाही तुले वाटल्यास म्या नंबर दे आणि मी घरीच असतो ना माय मोबाईल घरीच असते तू माय तू मेसेज पाहू शकत ना अँप त तूवा चालू झालं की नाही मग आता फक्त नम समजा काय कायऊ राहिला गा बा फक्त नंबर ऍड करायचाय आहे व्हॉट्सअप मध्ये म्हटलं बरं ठीक आहे मग. तर मग आता काय झालं, माझ्या मोबाईल मध्ये नंबरच नाही कुणाचे मग म्हटलं फोन कणाला करू आता, आता तर मोठं टेन्शन आलं मग हे घरी आले जसे वावरातून घरी आले तस म्हटल ओ म्हटलं तुमचा मोबाईल द्यार एक मिनट म्हट काय? म्हटलं! द्या आता खरी आता तुम्ही नंबर नाही म्हणायं नाही टा म्हटलं होतं म्हट मग थोडा प्रॉब्लेम झाला तर सॉल्व करू द्या मग बरंघे मग मीचा नंचां मोबाईल घेतला मग माहि तु हे ट्रीपवर जाणार आहे तर अध्या तासान म्हट जे काय करायं ते आताच कर नाहीतर होत नाही मग मग मी मी काय केलं त्याच्यावर हाय केलं कॉल मी केलं ग्रुप व आणि नंबर टाकला खाले. कि या नंबरवर कॉल करा म्हणून मग तेव्हापासून मग कॉल चालू झाले नाही तर कोणाजवड मग नंबरच मी तुम्हाला कॉल कस करेन कोणी पण माझजवड बी कोणाचे नंबर नाहीे हाय.
आता तुमचा हा ग्रुप फोन नंबर आहे का? मग मला हा मग मी तेच त म्हणत आहे. हो मी तेच तर म्हणत आहे ताई हपा तुमचा जो नंबर आहे की नाही
हा तो-तो-तो वेगळा आहे तो त्यांचा आहे नंबर
मग मी मग मी याचे पप्पा म्हणतही मला अद्विक चे की जस या ताईला विचार फोन करू काय म्हणून तू करताना ते करते तुला जस बरोबर इच्छा इथं होऊन जाते. आणि आता समज ओळख असल्यामुळे काही ते आणि ओळख असल्यामुळे काही टेन्शन नाही.
पण बाहेरगावचं कसं होतंय कुणासोबत काय बोलावं काय समजत नाही आता नवीनच कोणी व्यक्ती असला त्यासोबत काय बोलावं
हा आणि आता कस आपल्या आपली ओळखही आहे ना? त्याच्यामुळे कसं असं हे राहते याच्या पप्पा म्हणत की जसं या दादाचा नंबर आहे वाटत ते म्हणत ह्या त विचार फोन करून की जस करू
हो-हो तर तेव्हा तुमचा फोन तेव्हा मग फोन चालू होता मग मी म्हट जाऊदे गडया तिकडे समोरच्याचे बी दहा मिनट होऊदे कंप्लीट ह मग म्हटलं ते झाल्या म्ह मग तो कट झाल्या बरोबर तुम्हाला लावला मी फोन त्यासाठी
हो ना आणि आता मला सध्या कि नाही ताई आ तर मी समज याच्या आधी माझ्या म्हणजे हे राधिका आई आहेत ना त्यांच्यासोबत बोलली आणि आता तुमच्या सोबत लगेच कॉल केला तर तर माझ्या ह्याच्यावर त्या दानापूरच्या ताई - सांग माझं एक वेळा बोलणं होईलय आहे तर त्या ताईचे दोन फोन आले तर त्यांना असं वाटेल की फोनच नाही उचलत आहे.
हा मग तुम्ही काय करायचं माहितय काय? ते तेला व्हॉट्सअपला मेसेज करून द्यायं ते करून द्या नाही तर. चाल चाल मग ते तुमच्याी मोबाईल आहे की तम्ही करून द्या्हॉट्अपला मेसेज कीध्या कॉल सुर आहे नंतर बोलते मग. तेवढ्या त्या धीर धरतील नाहीतर त्या म्हणतील कोणच.
मग तस पण मी त्या तईला सांगितले ना की म्हटलं तई तुमच्या कॉल मी. रिसिव्ह करतो आपला एक एकच कॉल झाला की नाही पण मग माझे हे दोन तीन होऊ दे्या नंतर. तुम्ही मला करा मी तुम्हाला करतो पण त्या त्याईच्या कॉलवर कॉल येेऊन राहिले. पण मग मी बोलतो पण मग माझ जे ऍप आहे तेच. ीटिंग वर आल्यावर तुम्हाला काही प्रश्नच नाही येऊन राहिला ना...
काही प्रश्नच नाही ना तेच ना मग.. नाही कसं एकी कॉल होतीलईल पाहिजे आता समजा तुम्ही मला लावला.. ी मी तुम्हाला लावतो झाला आप एक कॉल पूर्ण मग दुसऱ्या व्यक्ती कारण ते एकाकाच क्ट झा.. मग बरं होते ना म कारण परत परत परत माला तोच नंबर डायल नाही करत ना.. त्याच्यावरी कारण त्याच्यावरी जास्त वेळ डायल केला की नाही झिरो सेकड दाखवते मग ह मग म्हणून कंप्लीट होते आता तुमच्या समजा झालेच की नाही आ बोल बोलता आठ मिनटं कंप्लीट झाले की
हो आणि का हो ताई मी हे म्हणत होते पण याच पेमेंट कन्फर्म होणार आहे का मागच्यासारखं
हो कन्फर्म कन्फर्म होते कन्फर्म होते कारण हे घडीवरचे ते हे पाहिले का तुम्ही ह काय नावाकडे त्याच ज्योती केशव मसाय.
हा.
तेचं झा नागेवंच पेमेंट त्या म्हणत होत्या मला वरतून मी ब्लाउज शव राल की नाही. तर ते आमचं आता समोरूनच दिसते की नाही हा हा हा हा.
म्हटलं ताई मला कॉल केला त्यांनी म्हणजे आता कही असं त्यांना.. वाट त्यांनी म कॉल केला म मी त्यांिसव केला म त्यांय.. त म्हटलं तुम्ही माझा कॉल उचला मग त्या म्हणतात तू लाव म्हण मी उचलतो.. आणि नंतर बा त माझा कॉलस नाही हा.. उचलला नाही मग माझा तर जिरूच दाखवला ना म म्हणतात म तूचल.. ताच नाही आला म्हणत त्याच्या पप्पले काय विचारायला गेली तो कटलाच..
ते काय केलं मग त ते तिने मला साधा फोन लावला म्हणे की तुम्हाला फोन लावतो म्हणे म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं चला चालं म्हटलं लाव म्हटलं मग तिने फोन लावला मग त्याचा फोन असंच नऊ मिनिटं काय नऊ मिनटं झाल त्याच्या पुढे होूनच राय इथ आला म म्हटलं त मग आता तुमची दहा मिनिट कंप्लीट होतात मी एक काम करतो म्हटलं लगेच तुम्ही ऑनरस रा लगेच तुम्हाला वापस फोन लावतो म्हणे ठीक आहे म्हणे अ मी तिला फोन लावला डायरेक्ट कस आहे समोर व्यक्ति कस करते आपलं झालं ना दहा मिनिट क समोर त्याच पाईप नाहीे पण तंस नाही करायला पाहिजे ना आता समजा मी तुम्हाला म दुसऱ्या तुमी माझ सोबत अस तरी दुस्यांदा तुमम का एका व्यती तिला पाच वडा लावड चालतात ना कॉल मग पाच इथ कंप्लीट होऊन जातात ना,
हाव.
च कप्ट होऊ जातात एकाच व्यक्तीवर पाच होतात फक्त पाचही बा केल्या तरी आपला हो पूर्ण आहे
आणि काहो ताई मग आता मी माझ्या घरी हे का आधी काही येत ना त्या मग मी एकखटाच पाच केले त्यांना चालत नाही काय?
चालते ना चालते चालते तस चालते झाले दहा मिनिट मी करतो इकडून फोन हा
ठीक हें
हो एपवरच ऑन राहायचं हं ‌